एला हो का?
बोला की हा झोपतंय कुठलं नाही आता हे परगं उठलेय की आता काय झोपत.
बसलाय शांत त का रडालाय.
लय त्याला घेऊन उभारलोय खायला करायला लागलोय शिजवालोय त्याला जरा हम्म.
मग दरवाजा उघल की काही नाही त झोपवलो त्याला आता
झोपला.
झोपला की आता
हा.
आणि पोरी खेळाल्यात की, त्यांच्या दंग्याने उठतोय आणि.
अ तेजा आत असं हे नाही.
आत झोपत नाही, रुममध्ये अंधार पडतोय कनयं वार त्याला पाहिजे, फॅन चालू करायला.
हा हा.
आत कनय कुलर आहे, मोठा लय मोठा आवाज येतोय. कुलरचा त्यामुळे बाहेरच झोपवतोय, त्याला हॉल मध्ये.
हा हा हा हा.
हम,
आणि काय आमचं पाणी एक सोडलय नव्ह आता.
हा हा म
खायला घायला लागलोय, घालायचं अजून शिजवलंय आत.
आता घालायचे थोड्या वेळाने थंड झाल्यावर.
हा ते डाळीच घालताय काय?
डाळीच नाही अ ता -आपलं तांदूळ तांदूळ भाजून जरा, ते पीठ करून त्याच नाचणी वगैरे म्हणजे त्यात एकत्रच करतोय. नाचणी भिजत घालतोय, नाचणी भिजत घालायची ती हा ते त्या तसच करतोय, नाचणीचं काय करतोय माहितीय भिजत घालतोय परत दुसऱ्या दिवशी ते काढायची पूर्ण उन्हात ठेवायची परत वाळवायची. ते ती पुर्ण वाळवायची तांदूळ पण तसच कर तर तांदूळ आणि डाळ पण भिजत घालतोय, जराशी. आणि ती पण म वाळवून घ्यायचं मग, जरा भाजून ते दळून आणायचं, त्यात जरा काजू, बदाम जरा सगळं टाकायचं. आणि खारीक पावडर वगैरे जराशी, घालायची आक्रोड असलं तर अक्रोड घालायचं. ते दळून आणायचं, आणि ते शिजवतोय एक टाइमला ते शिजवतोय एक टाइमला भात शिजवून तो मिक्सर ला बारीक करायचा दूध घालून. तो घालतोय एका टाइमाला अ आपलं भाकरी वगैरे, पण बारीक म्हणजे पापड काढून तेन.
तेच्या वर चा करायची ते घालायच एखाद्या वेळेस चपाती पण, घालतोय बारीक करून एखाद वेळेस रवा करतोय. असं तीनचं टाइम घालतोय खायला, त्याला खर जरा बदलून बदलून घालतोय. ते सकाळी एकदा घालायचं, ते आता दुपारीच घालायचं दुपारी आता घातल की मग संध्याकाळीचं.
हा हा, मग आधी मधी अंगावरच पितोय काय?
होय.
हा हा.
ते जास्त अंगावरती आणि काय मग?
काय नाही, आता झोपवलय त्याला.
होय, पाणी एक आलय मोटर चालू केल्या. मोटर चालू केली की मग हॅलो! होय भरतय मोटर फिटिंगच केल्या तिथं चावी जवळच मग, फक्त काय बटन मारायचं जाऊन. वरती टाकीत पडतय, आणि जेवणाला फक्त एखादा हंडा वगैरे भरून ठेवतोय.
हा हा.
आणि रोज असतय, पाणी आणि ह्याला वरती ती टाकीलाच अँक्वा जोडलाय, ते प्यायला तेज अँक्वाच हे करतोय.
हा, चालतंय मग पाणी भरायचं टेन्शन नाही काय?
नाही पाणी भरायचं काही टेन्शन काहीच भरायला लागत नाही फक्त नुसं जाऊन बटन चालू करायचं भरते आपला आपण
हा हा
जाऊन बंद करायचं भरली की टाकी खाली एक टाकी एक हजारची आहे हजार लिटरची आणि वरती एक हजार लिटरची आहे दोन ह टाक्या त्यातलं कुठ अर्धीस वर्ष अर्धीच संपते टाकी रोज रोजच येते पाणी आम्ही विहिरीच पाणी घेतले ना इथ हा महिन्याला पाचशे रुपये घेतात विहिरीच पाण्याला
मग ते बरं पडते खरं
होय पाचशे खर लई घेतात होय पैसे
हम पाचशे रुपये म्हणजे खरं पाणी तर चोवीस तास असते ना आपल्याला लागेल तेवढं
होय
मग आमच्याकडं एक दिवस अडकून पाणी येते. नदीच तास दीड तास असते फक्त
हा हा हा हा आमचं असतंय पाणी आमचं पण असतंय जास्त वेळ खर मला फक्त दहा मिनिटं लागतात आमची टाकी भरायला. ते दहा मिनिटासाठी त्यांना पाचशे रुपये द्यायला लागतात.
हा हा
लय लागत नाही आमचं पाणी पा सांगतोय ना वरची टाकी आहे ती फक्त अर्धीच आर्धीच ये होत्या रिकामी.
होय माणसच नाहीत नाही घरात जास्त एवढीच
होय एवढीच की चारच की त्यामुळं काय बारक्याच काही धरायचंच नाही ही दोन बारकीच आहेत आम्ही तीनच की मोठी आणि ती कुठं दिवसभर नसत्यात पाणी वापरायला वगैरे
एकच की माणूस घरात असते.
होय आता हा बारका आमचा की दुकानची उधारीची वही आहे आम्ही कसं करतोय महिन्यात आणायचे आणि महिन्याला पेमेंट झाले की कि भागवून टाकायच असाय ती वही घेऊन चाललाय दुकानला ह्यो एकटा व वही घेतला आातात आणि चाललाय बाहेर हम्म ह आणि काय मग ह हे गे हे गे
काय नाही झोपलोय मी पण
हा हा हा
बोलूया म्हणलं आता
ह शंभ करीता येत शंभ हा हा हा हा
ती काय आहे एबीसीडी काढत बसले त्या पोरींच्या सोबत
हा हा हा हां
काढा म्हटले तुम्ही तुमचा अभ्यास करा मी माझा अभ्यास करता करतो म्हण सांगितले त्यानी बसा म्हणून सांगितले.
हा हा
आ काय चालूय आणि
आणि काय बोला
मूलगा कुठे गेला मोठा?
तो आहे आता बसला ना म येऊन आता इथं
आ हा
एक मित्र हाय बरोबर नाही एकमित्र य बरोबर आज काय ते गोटीव पेपर नसतात काय ते त्याच काय करायला लावलेलं शाळेत हम् ते घेऊन बसला येऊन बघत काय काय केलेला आहे ती
हा हा
आता आले आले चालू करत मला चालू केलता मला हॉटस्पॉट चालू कर म्हणून, थांब जरा फोन चालू आहे म्हण हॉटस्पॉट टी व्ही बघायला.
होय.
थांब जरा म्हटलं, फोन चालू आहे म्हटलं.
हा हा. एका व्यक्तीला किती कॉल करायचाय?
पाचच की.
हा. हा. हम, आता माझ झालं आता कुणाला तरं
खरं नाही आहेत पाचच आहेत.
हा हा. मला दुसऱ्या कोणाला तर लावाय पाहिजे तुमचं पाच झाल्यात की.
नाही आता हा माझ तसं नाही आपण आपलंही व्हायला पाहिजेत.
तेच सांगायलोय आता तुम्हाला एक लास्टचा लावला की पाच होत्यात बरोबर.
हा हा तुमचे होय असं होय.
हा. मग आता दुसरा नंबर आहे कुणाचा?
दुसरं नाही माझ्याकड पण आता माझं पण नाही. आता माझे पण कमीच झालं आणि काय मगं?
काय नाही बसलोय.
हा हा.
हम्! मगं आणि काय.
आणि काय नाही चाललंय की, हाय हे. रुटीन, संध्याकाळी जाणार आहे मम्मीकडे ते चुलतीने बोलवलेय जरा. जेवायला, तिकड जाणार आहे संध्याकाळी पाच वाजता.
राहायला तेन जायत नाहीसा व्हय सुट्टीला?
राहायला कुठलं ही पोर लंय दंगा करतात. आता मम्मी पण कामावर जात्या त्यामुळे काय जाऊन उगाच काही करायचंय म्हणून नाही जात.
हा.
हम्म! झालं पाणी आमचं भरून. भरलं पण. लय वेळ लागत नाही. पाण्याला उगच तेवढ पाच मिनिटासाठी तेवढं पाचशे रुपये द्याय लागतात त्याला.
आता वाया जातय पाणी ते?
होय आता आता वायाच की आम्ही बंद करून ठेवतोय आता चावीच हे. आता काय अजून जास्त वेळ.
हां.
बंद करून ठेवतोय. ओ झालं झालं.
आणि काय मग?
साईडच्याना जास्त लागत असल ना पाणी.
कोण नाही अ तेवढंच ते मोठं असतय ना पाणी हे.
हा हा.
आणि मोटर लावून भरतोय त्यामुळं लगेच भरते. होय. हा, आणि काय मगं?
काय नाही झोपलोय.
हा हा, धनश्री मॅडम फोन करा लागल्यात आता. आता या लागलाय कॉल तिचा. कट केला, मगासपासून तिला करत होतो मी काम होतं म्हणून
हा.
मग ती काय उचलली नव्हती बाहेर गेल्या मग कुणीकडे तर म्हटलेली. मग बघतो की आता, ताई त्याला एक वही दे बारकी. दुसरी तू, आणि काय मगं?
काय नाही झोपलय मी पण त्याला झोपवून आता.
हा हा.
मग आता नंबर कुणाच तर ताईंच्या कडणं घ्याय पाहिजे.
होय होय.
मग आणि फोन कराय पाहिजे. मगं ते चाट जीपीटी वापरतसा
नाही नाही
हम् हम्
नाही वापरत आणि काय मग आणि काय नाही हा
एक तास दोन तास निवनताय आणि ड्युटी चालू होते की
हा हा हा हा
म
मग हाय बसले वही घेतल्या पेन्सिल घेतल्या त्याच्यावर गिरगटत बसल्याय होय होय बारक चालूय बारक वही त मोठा कसा कराल तसा करतोय तो
होय आमच्यात बी तसंच आहे मोठं काय कराल ते पारकं करतेस
होय त्याला अभ्यास करू देत नाही काही नाही त्याचे वया पुस्तक वढायच्या तेच चालू असते ह हम हा हा
सारक बांडतात
आमची भांडत नाहीत खरे एक मोठा आहे पूर्ण आणि एक बारका आहे त्यामुळं भांडत भिंडत नाहीत ती
आमची नाही भांडत आमचं दोन तीन वर्षाचा फरक आहे का ना भांडत सारखी
हा हा हा
हम् त्यांची भाननं मिटवायला एक माणूस पाहिजे म ते आहे नऊ सारीका ताई ला कॉल केलतासा
सारीका ताई ना केलेला कॉल मी
हा
बघा तुमचा आणि उचलतात काय काय करतात मी एकदा एक धनूला कॉल करतो आणि मग तुम्ही कॉल करा मला
हा बरं बर तुमचा कॉल करून झाले हो मला कॉल करा की
काय म्हंटलं
तुमच ताईसनी बोलून झाल्यावर मला मिसकॉल मारा की म
हा चालते तेच धनूला कनी हे करतो कॉल करतो
हा
एक मिनिट थांबाा चालू असू दे फोन ह माझं कटच थांबा एक मिनिट तेच म्हणाले कट विन झाले दोन मिनिट थांबा जरा चालू करतो कट कट कावी ना काही समज ना फोनच कटच ऑप्शनच ये ना झालाय तिथं एक मिनिटं थांबा असुदे चालू हा करतो